अप
हॅलो
उठवतेय हॅलो होय
हॅलो हा बोल कि
हा मगशीे दहा मिनटं पूर्ण झाले ग म्हणून म्हटलं तुला नंतर कॉल करते
हम् हम आता हा माझा शेवटचा कॉल आहे काय
हा आता मला हा शेवटचा कारण की माझी तुला ऑलरेडी मी तीन आधीच केलेले होते आणि आज दोन झाले
मगी मी आता तुला कनी फोन कराल तो मग मला ते परत झिरोज दा दावाले कारण की तुम्ही आधी केलाय म्हणून दाखवा लागले तुला फोन केल्यावरती
मला फोन केल्यावर
हा
नाही तू कधी मला पाच
मी आधीच केल तर तुला फोन त्यावेळी तू उचललीच नाही फक्त रिंग होऊन रिंग झाल्यात नुसत
अगं मग मी ऑन नसणार बाळ मला फोन आधी करायचा तू साधा कॉल करून सांगायचा ना
मी साधा कॉल पण केलता तुला मग तू काय तर बिझी होतीच वाटत काव्यसंग्रहा मध्ये होतीच वाटतू वाट कारण की त्याच वेळी मी बघितलेलं
तिकडे पोयम काायला गेले असणार आहे त्यावेळी तुम्हाला फोन के तिकड रेंज पण नव्हती मला
हा
त्यामुळे ते तस झालं असणार आहे मग जोपर्यंत प्रॉपर कॉल लागत नाही ना साधा आणि जोपर्यंत त्या माणसासोबत बोलत नाही तोपर्यंत करायचच नाही त्याच्यावरन फोन आता बघ की उगचच पैसे व्हाया जातात ना
आता माझे दोन दोन वेळा आता तसं झालं दोन्ही वेळा झिरो झिरो दाखवले आता
पण फायदा काय माह का त्या गोष्टीचा आता एक जण दहा मिनटात वर बोल्यात ना तर दहा मिनिटाच्या वर बोलायनंतरण त्याचा तेवढ्या मीन्ट लेट झाले आहै ना तर तीस तीस कॉल चे तीन तीस म म्हणेजे तीनशे काय असल तीन हजार काय असेल त्यांचे मिनट तेवढे कमप्लीट झाले ना कि मग ते पुढं लागतच नव्हता कॉल त्यांना म्हणजे पाच कॉल तर पाच कॉल तिथं स्टॉपच होत होता आणि पुढचे पाच कॉल जे शेवटचे राहिलेले आहेत ना एकेकांना करताच आले नाहीत असं झालं पण मग
तर दहा मिनिटाचच कॉलवरर बोलायचं काय
हा पण मग आता कस आपल्या आता माझे पाच कॉल गेले पाच कॉल गेल्या म्हणजे दहा काॉल किती झाले बघ दहा दहा मिनट पाच कॉल म्हणजे पाचदा पन्नास पन्नास मिनिट मग तेवढे पन्नास मिनिट माझे एक्स्ट्रा वाढले ना इकडं बोलू शकते मी पन्नास मिनिटं ते
तिथं काहीत होतं तीनशे पंच्याऐंशी काहीत असं वाटतं एवढंच बोय अस कात होत त्या मॅडमनी परवा टा ग्रुपला म्हणजे सगळ्यांच मिळून वीस कॉलच काहीतरी दहा कॉलचं काहीतरी सां
हा हा ह असून काहीतरी आता आपण बोललो ना की सहाशे तेरा मिनिटं म्हणजे सहाशे मिनिट होते बरोबर दहा मिनिटं म्हणल्यावर
हा ते आता ी तू मला फोन केल्यास तू आता मला फोन केस तुला एकटीला पेमंट पडते कि मला पण पडतय
नाही तुला पण पडणार मला शंभर रुपये पडणार तुला ऐंशी रुपये पडणार
हा हा म्हणजे एका कॉलला ऐशी
हा आता तुला आपल्या दोघांना पण फायदा झाला ना ग मी तुला पाच कॉल केल त्या मला शंभर मिळा लाग तू मला पाच कॉल केलीस त्या मला आणि चारशे रुपये मिळालेस झालं नऊशे रुपये तररी इथूच झाले
होर
मग दुसऱ्यांचे कॉल उचलूनच निमम्या अर्धे पैसे मिळतात
ह ह ह
उचलायचं बोलायचं दहा मिनिटात दहा मिनटं प्रॉपर बलायच खराब कोण पण कोण पण
कारण की आता कसं झालंय की सगळ्याजणी बोलून म्हणजे आधी चे जे टास्क झालेत त्यात सगळेजण बोलून बोलून झालंय त्यासाठी ते हुडकायला लागलेत ग्रुपला मेसेज टाकतात की जर बोलणार असलं तर मला कॉल करा वगैरे अस म्हणून
हा हा ह
वसदन
हम मला एकटीन जर जेवल की मला एकटीन तर असंच कीर्ती काय मला म्हटली माझ शेवटचा पाच कॉल राहिल्यात जून आणि त पण मला आता फोन लावता येत नाही आहे आणि कम्प्लीट असं दाखवायला लागले मी म्हटलं मग काय करणार आहे म्हंटलं मग त्यांना काय वाटलं असणार आहे की मीच ती मॅडम बिडम आहे का काय वाटलं काय काय माहिती तिला ताई फोन उचला बरं फोन उचला बर कराय लागला आणि ते मला साधाच फोन करायला लागले अगं मला काही कळ ना तर तर म्हणलं काय बोलायचं हिला नेमकं आणि असं कसं फोन उचलू म्हटलं म्हटलं काय असेल त्या मेसेजवर बोला
ओ हो
मग तने म तस सांगितले म्हटलं तुमच मग ते टाइम लिमिट संपला अस म्हण ठीकय म्हणली
मग आता ह्यावेळी कसं झालंय फोन कॉलच पोरांना पण आलय
होय कोण पण करू शकतोय
ते आता कोण कोण त्यांना पण आता जे आहेत त्यांच पण एक एकदा फोन येतोयच कार्य ॲप ला
होय
तरी आधी कॉल करत नाही ते कार्य ॲपलाच डायरेक्ट फोन करत
एक एक जण करतात होय तसच करतात डायरेक्ट नंबर कॉपी असो कन्या न पण आणि प्रणाली पण बहुतेक आधी असेच फोन केलात मला न विचारता मग त्याच्यामुळे ते टाईम लिमिट कम्प्लीट झालं नाही नाही फोन आता आणि आता जर आता आपण लगेच बोलोय मगेच दुसऱ्या मिनटाला तुला कॉल करायला गेलो कधी मीच परत तर मग ते लागत नाही लवकर फोन अस पण होतय कधी.
होय आणि कनी काय झाल माहित हाय काय मी मगशी फोन काय तर कुणाला तर फोन लावायला गेलो तर फोन नंबर त्यांना लागला नाही ते ज्या आधीचा जो फोन कॉल मी लावले त्यांनाच लागला परत मग तिथ झिरोच दाखवलं.
अगं तसं नस तय ते काय होतंय माहित हाय काय त्यांच्या आधीच्याना ज्यांना तू लावायला गेलतीस. त्यांचा एखाद्या वेळेस लागला नसणार आहे फोन बरोबर मग ते काय होतय तिथे येत ते आधीच ते आहे ना ते कंप्लीट झालेली नसत ना प्रोसेस तर मग ते मग ते विचारते तुला सुरू ठेवायचं का काय करायचं पण तिथं ऑप्शनच नसतय दुसरं. सुरू ठेवाच करायला लागतंय मग सुर ठेवा केलीस ना की ते जे आधी फोन लावलेली होतीस त्या झिरो सेकंड दाखवतय आणि मग पुढचा कॉल टास्क आपण कंप्लीट करू शकतोय असे पैसे कट होत्यात.
हा हा हा. आणि आता असं त्यांनी म्हंटलंत ना प्रोपाईल टास्क ज्यांनी कम्पलेट केले त्यांचं येतय म्हणून, त्यांनाच फक्त कॉल करू शकताय, आता नुसत ते ग्रुपला नुसतं बघायचं आता कोणाचा प्रोफाईल टास्क कंप्लीट झालाय. म आता सगळ्यांचं झालं तर म नंतर कुणाला कॉल करायच लागतच नाही तर
ते तर हायच. आणि कसं आता जर समज माझ संपलं सगळ कॉलिंगच मगशी जसं म्हणलं ना. तीनशे पंच्याऐंशी मिनिटं. तसं म्हटली ते जर कंप्लीट झालं ना तर तू मला किती वेळा जरी फोन ट्राय केलीस तरी म मला फोन लागत नाही, अस होतय, फोन ला आपण करू पण शकत नाही आणि फोन आपल्याला कोणाचा येत पण नाही.
हा.
सगळे अशी भानगड
काय करायचं सांग.
आता कधी प आता ते फक्त अजून नुसतं फोन टास्क लागलय दुसरं काहीतरी अस द्यायला पाहिजे असं माझं मत हाय.
आता सध्या त्यांचं तेच काम चालू आहे ग मग आता त्यांच जे काम चालू असणार ते त्या संदर्भात देणार आता ट्रान्स्क्रिप्शन आणि हे फोनच झालं ना. कि मग येणार पुन्हा नवीन टास्क तोपर्यंत तुला हाय ते कंटिन्यू कराव लागणार.
पण एवढे फोन टास्कचे द्यायला. की एवढे जाण कुठन आणायचं असं होतय.
तेवढा आहे म ती आता उडकायच इकडं ती
होय ते तर हाय.
अजून काय?
काय नय ब. तुझ कसं काय पुण्याला जाणार होतीस काय गेलीस काय?
पुण्यातच आहे मी.
सुट्टला.
म आता आलो बाई इकडच काय करू तथं बसून एकटीच एकटीच. इथे जरा बाळ असतय दिवसभर खेळायला तेवढं दुपारचं झोप तय तेवढ शांततेन मग मोबाईल बघत बसायचं. उठतंय मग तासभरा न झालं मग परत त्याच्याबरोबर मग संध्याकाळी त्याला गार्डनला घेऊ न जायचं, तिथं जरा खेळायचं.
बारकी पोर असली तर बरं वाटतय घरात असल्यागत तर वाटतय. काय कंटाळा येत नाही.
तेच दिवस माझा सगळा त्याच्यातच जातोय आता आज पण आता पण झोपलाय मग दादाचा फोन आला तर मॉल ला जाऊन ये आ जरा फिरून म्हणून जरा वहिनीं ना पण कपडे घ्यायचेत माझं पण बअडे जवळ आलाय तर मग मला पण खरेदी करायचीय. मग आता जाणार. जरा कपडे वगैरे घेऊन जरा शॉपिंग करून मग फिरून थोडस खाऊन पिऊन यायचं संध्याकाळी घरी परत चाललेलं आमच्या जरा उद्या परवा कुठ तरी फिरायला जायचा प्लॅन
होई सुट्टीत हाय तोपर्यंत फिरायला मिळते नाही तर एकदा कॉलेज सुरू झालं क नाही कुठलं काही नाही किती जरी म फिरायला मिळत नाही.
हा आगं आमचं गुहागरला जायचं चाललेलं उद्या पण आता ते जरा अ अडचण आल्यामुळ मग ते राहिलं ते मग काय जायच कॅन्सल झालं. आता बघू मग आता दुसरीकडे इथल्या इथं कुठ तर जाऊन म्हटलंय दादा तुला इथं जाऊन येत आहे.
चांगलंय चांगलंय. आमचं तर काय नसतं घरात बसूनच चाललंय.
ते तुमची सगळे तिथंच आहेत काय इचलकरंजीच्या आसपास. तुमचं म्हणजे मामा वगैरे असं
तिने असतात की लांब असतात सगळेजण लांब आहेत ते कर्नाटकात वगैरे तिने असतात. नाही लांब एकदम तिथं जाऊन लय लांब होते पाच सहा तासाचा प्रवास आहे.
ब तू सहा तास सांगा लागल्यास माझ्या मामाचं गाव का नाही इकडं धाराशिवली किती माहित आहे जवळजवळ आठ ते नऊ तास लागतात माझ्या मामाच्या गावाला जायला. मरतूय मी मामाच्या गावाला जायला आमच्या आणि परत तो दिवस येत नसतोय हा.
गेलंण ते पत्र्याचं घर आहे ना त्यांच मग तिथं का कासाविस लय होतं.
उकडतंया. आमचं पण म्हणजे तसं आहे सोड मामाचं पण पत्र्याचंच घर आहे आणि खरं शेत शेतात वगैरे जायचं मजा करायचं मला आवडते ना गावात राहायला तर म्हणून मी तेवढ्यासाठी जात असते.
हम् हा
आता झालंय तू लावणार असलीस लाव मग मला परत.
लागत नाहीये तुला.
बघ एकदा
हा चालतंय.
हा.